हॅलो हा कार्य ॲपमधनं बोलते मी. मेघा. हा काय चाललंय.
काय नाही निवांतच.
निवांत. आवरल सगळ तुमच काम तेन.
आवरायच चाललेय चाललेय.
चाललेय काय?
आता आमच्या जरा तयारी चालल्याय. डोश्याची तयारी चालल्या.
डोसा करणार आहे. बर की स्पेशल. पाऊस वगैरे पडतोय का तिकड. तुमच्या इकडं.
पडाय लागलाय आज.
मग त्यामुळेच तुम्हाला खाऊ वाटत असेल ना डोसा. असं आमच्या इकडे पण पावसाचं आज वातावरण आहे बघा. भर भरपूर पाऊस पडलाय मगपासून. म मला पण कायतरी खाऊ वाटतच होत. बरं झालं तुम्ही सांगितल. डोसा डोसा कसं करताय तुम्ही डोसा.
आमचा बरोबर साऊथ इंडियन टाईप असतो डोसा. अगदी
हा
कुरकुरीत हा कुरकुरीत डोसा असतो.
एकदम कुरकुरीतस असा. तसाच पाहिजे आम्हाला पण म्हणजे असं कुरकुरीत जरा खायला पण मजा येते. असं ते असं मऊ खाण्यापेक्षा ते बर‌ कुरकुरीत. अं सांगा की.
रेसिपी सांगु. पाच वाट्या तांदूळ. आपल्या रेशनचा तांदूळ.
रेशनचा म्हणजे जुना तांदूळ काय?
कंट्रोलचा.
कंट्रोलचा तांदूळ. हा हा होय होय मिळतोय की. आमच्या इथं मिळतोय की.
हा तो विदाउट पॉलिश असते तो तो
हा म्हण जुना असलेला पाच वाट्या म्हणजे मोठ्या वाट्या काय पाच
नाही तुम्ही कुठलीही वाटी घ्या ती पाच वाटी घ्या त्या मनानं सगळं घ्यायचं हम्म नि जे घ मी करत नाही सहसा किलो मध्ये
म्हणजे साधारण अंदाज ते पण पाच वाट्याच तरी किती अर्धा किलोच्या वर होत असेल की ह
अ ते घेईल त्यावर डिपेंड असते ते मोठी वाटी घेतली तर एक किलो पण होते ते
हा हा हा ह ह म्हणजे वाटीवरच डिपेंड आहे
हा आपण
तुमचा आवाज आहे ना क्लिअर हा हा आता आला बघा बोला कि हा यालाय कि बोला
हा आपण लहान वाटी घेतली तर ते अर्धा किलो होतय मोठ ती वाटी घेतली तर एक किलो होते अस का छोटी वाटण घेते कप छोटा कप घेते ते पाच भर तांदूळ
हा काय मग ते तांदूळ काय करायचं हॅलो हॅलो हॅलो
आणि एक पर
एक कप किती घ्यायची हॅलो हॅलो हॅलो हॅलो